हॅलो,, हा तेऽ काय विचारत होतो टायपिंगच?
अरे ते टायपिंगच विचारत होतो तुला,, म्हणजे प्रॅक्टिस कसऽऽ टब मध्येच करतो,, ते टाइम वगैरे लावूनऽ करतो काय म्हटलं
हे हा एम ए सोडच अस राहत, कपीज समजा उजव्या साईडला ठेवून की समजा कराव लागत्या ऑनलाईन च कसयं तिथल्या तिथं पाहावं लागतंय असय
अच्छा असय का ते?
तुही घेऊन घे लॅपटॉप आता एक
हा चालू होतं, म्हटलं टायपिंग लावून घेतो सोबत, आणि लॅपटॉप वगैरे घेऊन टाकू, म्हटलं बघू
हम्म ठीक आहे, ते येणार, हम्म
आम्ही काललीकडे गेलो होतो म्हंटल चिकट तिघे जण होतो आम्ही, तिघ जण होतो प्रवास करत होतो
हा.
काल ते मग त्या रोडला एका डेंजर, डेंजर गड्डे, एकदम रोड तर डायरेक्ट अस, गाडी जाऊच नाही शकत असा रोड हाय तिकडे, हा हा
झाला पण तो रोड आता का नाही?
नाही झाला अजून तिकडं, तिथून पुढं झालेलं नाही ना, इथं फाट्यापर्यंतच झालेला आहे तो
नाही, पुढ होईल वाटत म
हा, चिकडआच्या समोर झालेलं आहे.
हा तिकडांपर्यंत अवगड होत कायची
हा ना, विचारून नको लय अवघड होते ते प्रवास करायचा, आणि फोर व्हीलर करायच
फ
का ट्रिपल शिट गेलो नाही, आम्हाला नव्हत माहिती नाही रे, आमला रोड चांगला झाला असेल आता कोंट्रि वगैरे झाला होता म्हण मागे काहीतरी
हम्म.
पण तुथपर्यंत झालेलं आहे, आम्ही पुढे गेलो तर मग काय डायरेक्ट शॉक झालो रोड बघून
तिथ कोण दिसणार नाय चांगलं राहत बघायला.
हम्म. विचारून मोकळे दय ना झाले, सध्यात परत समोर जात नाही तर पाउस चालू झाला
पाणी एवढं थोडी पडलं तर सगळं
नाही तिकड चालू होता पाऊस बऱ्यापैकी
हो का?
चिकाडांच्या समोर लय पाऊस पडलाय तिकडं
आपल्याकडं नाही झाला मग, आपल्याकडें काय फक्त, एक दहा पाच मिनिट आला असंल
हा, दहा ते पाच मिनिट आला आणि त्यात पण तो शाळेच्या समोर पडला नाय शिंद्याच्या शाळेच्या समोर पडला नाही, गावातल्या गावात फक्त गल्ल्या ओल्या
मी पाहत होत माझ घरावर पाणी पडत होत आणि तिकडे टाकीजवळ पाणी नव्हं डा यरेक्ट पाणी पडत होत
हा नाव तेच नाही इकडे फाट्याच्या पुढं नाही अन इकडे शाळेचे पुढं नवतोच हम्म पावसाच लय अवघड झालंय पाच ते सहा दिवस झाले पाऊसच पड ना लय व्यवस्थित
होन न
हो
हो.